हा येतोय का आवाज
हो हो
हा मला जरा तुमच्या इकडच्या स्पेशालिटी सांगा ना काय काय
आमच्या इकडच्या कोकणातल्या स्पेशलिस्टी भरपूर आहे सगळं काय काय आहे
नाही नाही असं मेन की जे प्रसिद्ध आहे कोकणात
कोकणात काय ग प्रसिद्ध आता सांगू मी सगळंच प्रसिद्ध आहे आमच्याकडे गणपतीचा सण खूप मोठ ठ्या उत्साहात असतो.
हा हा हा
गणपतीला कसं म्हणजे कधी असं आम्हाला असं वाटत असतं कधी एकदा गणपती चा सण येतोय हा वाट बघत असतो आम्ही मग त्या टायमाला आधी सगळी गणपतीच्या डेकोरेशनची तयारी एक महिना आधीपासूनच सगळं चालू असतो का म्हणजे प्लॅनिंग का आपण आता काय करायचं? असं मखर करतात गणपतीसाठी छान
हा हा हा
अ टेबलावर किंवा म्हणजे प्र वेगवेगळ्या प्र चे करतात आता हल्ली लोकं कशी करतात अ आ ता एखादा सीन कारगिल युद्ध त्याचं सिनेरी दाखवतात किंवा शिवाजी महाराजांचं काय तरी दाखवणार असं वेगवेगळं करत असतात कोळी लोकांचे असेल तर कोळी दाखवतात. हा सिन दाखवतात समुद्रकिनारा किंवा एखादे किल्ले वगैरे असं छान छान डेकोरेशन करतात. मग तसंच करत असतात सगळे वेगवेगळं असतं प्रत्येकाकडे आणि मग आम्ही आम्ही एक दोन दिवस आधी जातो गणपतीच्या कारण कसं सुट्ट्या वगैरे नसतात ना
हो
मग गावाला गेल्यानंतर मग
आणि तुमचे किती दिवसांचे गणपती असतात?
अ माझ्या इथे माझ्या सासरी दहा दिवसाचे असतात. आणि मा हो आणि माझ्या माहे री पाच दिवसाचे हा मग काय अं पहिल्याच दिवशी मी सासरी राहते.
हम् हम् हम
अ म्हणजे तिथलं सगळं उरकते सगळं संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी मग अं माहेरी जाते म ती ते दोन दिवस राहायचं आणि मग इकडे यायचं परत असं चालू असतं त्याच्याम हम्म गणपतीच्या हच्यामध्ये भारी वाटतं रात्रीचं जागरण सगळेजणं एकमेकांकडे जातात गणपती बघायला.
हो
बघायला म्हणजे नमस्कार करण्यासाठी त्याच्यात ते गणपतीच्या टायमा मोदक
हो मोदक तुमची स्पेशालिटी हाय खरंय.
हा ते आणि आता कसं छान छान अजून काय काय नवीन नवीन निघतात तसे तसे बनवतात. अ म्हणजे आता नारळाच्या ह्याच्यामध्ये अजून काजूचा फ्लेवर टाक तात किंवा कोण ऑरेंज कोण आंब्याचा फ्लेवर असं काही
वेगवेगळे करायला
हा अ कल आधी साधे सिंपल आपले मोदक आपल्या तांदळाच्या पीठाचं वरचं पीठ असायचं. आणि त्याच्यामध्ये खोबऱ्या खोबरं खिसून त्याची ती चव बनवतात.
हो काय मला रेसिपी तरी सांगा जरा मोदकाची.
मोदक तेच आता कसं माहितीये का पहिली जुनी लोकं आहेत ना गावाकडे वगैरे कशी त्यांच्या आपला घरगुती जो तांदूळ असतो त्याचच पीठ करायचे, पण आता स्पेशल अ मोदकांचा साठी अ कोणता तरी तांदूळ भेटतो ग त्याचं पीठ भेट त विकत, ते खूपच सुंदर लागतात त्याचे हा म्हणजे बास मती टाईप मध्ये येतो तो कोणता तरी मला आता त्याच नाव आठवत नाहीये. आंबे मोहरच असेल हा.
हम्म
हम्म त्या पिठाचे खूप सुंदर लागतात, आणि मग- अ ते पीठ आहे ना, अ पाणी उकळत ठेवायचं पहिला.
हम्म हम्म हम्म
त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं गुळ, गुळ नाही सॉरी सॉरी पिठामध्ये नाही गुळ टाकायचं त्यात थोडसं मीठ टाकायचं हा मीठ, आणि आता जेवढं पाणी ठेवलय ना तेवढंच त्या पिठाला पाण्याला जेवढ पीठ लागल तेवढं ते असं घाटून घ्यायंच म्हणजे भाकरीच पीठ कसं घेतो उकडपीठ, हा तशी उकड घ्यायची. आणि ते पीठ मग चांगलं असं छान गार झालं का थोडं मळून घ्यायचं.
हम्म हम्म हम्म हम्म
आणि इकडे खोबरं खिसून त्याच्यामध्ये अ- खोबऱ्यामध्ये भगवे त्या चवीमध्ये वेलची असते काजू, बदाम त्याची पूड, आपण जे टाकू ते कमीच. भरपूर अस काय टाकू शकतो आपण त्याच्यात. हा तेवढ-तेवढी त्याची टेस्ट अजून छान छान होत जाते आणि ते अ थोडस तूप टाकायच, त्या तुपामध्ये ते गुळ टाकायचा.
हम्म
क गुळ कापून घ्यायचा बारीक बारीक.
हम्म हम्म हं
अ आणि मग तो गुळ टाकायचा त्याची थोडीशी अशी पेस्ट प्युरी सारखी अशी की झाली का त्याच्यामध्ये ती खोबर खिसलेल असत ना ते टाकून द्यायचं. आणि मग ते सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये ते सगळे ड्राय फ्रूटस वगैरे असतात ना ते सगळे टाकायचे.
हम्म हम्म, पण ते मोदक करण एक कलाच आहे, ते आम्हाला नाही जमत, तुम्हालाच जमते.
अरे तुला काय मला सुद्धा नाही व्यवस्थित नाही जमत जमतात, पण अ ते आकार जो देतात ना
हां हां
छा छान असा आकार येत नाही, माझ्या मुलीला खूप सुंदर येतात. हा माझ्या मिस्ट, ती अ तिचं कसं झालं माहितीये का तिला, मी लहानपणा पासून मी ती जॉब मी जॉब करायची ना ती लहान होती तेव्हा तिला मी बेबी सेट टिंग ला ठेवायची तर ती तिच्या, तिच्या बेबी सेटिंगच्या शेजारी एक काकू होत्या त्या काकूंनी तिला शिकवले.
हा आणि ती शिकली एवढ्या कमी वयात?
हा छा म्हणजे ते मोदक वळायला शिकवले कसे करायचे ते.
असं आहे का पण बघ ना एवढया कमी वयात तिला बी आवड वाटली ना शिकाव म्हणून.
ती करते, आता गणपती असतात ना तेव्हा त्यांना ते काम त्यांनाच देते मी फक्त बाकी तयारी करून देते.
हा
माझे असे छान आकार येत नाय. त्यांचे आकार छान येतात हा मिस्टरांना पण छान सुंदर येतात त्याच्यानंतर तर माझी एक सासू होती ती आता नाहिये वारली ती
हा
ती पण एवढे सुंदर करायची ना म्हणजे तुला सांगते साच्यातून काढलेले एक आणि एक मोदक आहे ना सेम टू सेम
हो काय
हा हा आकार सगळ सेम इतकी सुंदर करायची म्हणजे तिच्या हा आठवण येते तिझी गणपतीच्या टायमामध्ये खूप छान करायची ती तिला काय माहिती ती कलाच
घितले पण केले नाही कधी हिच्या बहिणी कोडूनच खाल्लेले एकदा दोनदा
छान लागतात केसर वगैरे टाकतात वरून
हो हेला कुठे कुठे तर ते मोदक इतके महाग आहेत ना शंभर रुपयाला एक मोदक
हो महाग भेटतात म्हणजे आता ते कसं तुम च्यास् हा साईटला भेटत नाही जिथे ना तिथे मग ते कॉस्टलीच जातात
हा तेवढा आहे आणि आमच्याकडे तशी नाही करत आमच्याकडे कणकेचे करतात मग
आ कणकेचे का
हा म्हणजे तुम्ही सारण जे करता ना ओल्या खोबऱ्याच ते सारण सेम म्हणजे ते पण मी करते बरं का सार नाही तर बाकीचे इथं ते तिळाचं कुट भरण किंवा मग खोबऱ्या नाही का खोबऱ्यामध्ये साखर मिक्स करतात ते पण अस सुखच अस गुळ ते टाकून नाही करत पण आता मला तिकडच माहितीये म्हणून मग मी ते खोबर गुळ ते सगळ तिकडच्या सारखच करते पण आपल्या गव्हाचे कणीक मळून घ्यायचे छोटे छोटे करतो आम्ही असे आणि तळून घेतो ते उकडून नाही घेत
हो काय आणि मला येत नाही ना असे मोदक वळायला मग त्या कशा करते माहिते का मी आपण दिवाळीला करंजा करतो आठवतात करंजा
हो हो हो तश करते काय
त्या आकाराचे करते मी
हा हे म्हणजे मोमोज सारखे होतात का ते
हा असे थोडे जास्त नाही का थोडंस आपलं उगच मज्जा म्हणून त्याच्यात वेगळा आकार टाकायचा असं
अस हाय का
अ हा म ते अ
पाहिजे ना हे नाही तर ते
ते खूप त्याला वेळ वगैरे भरपूर लागतो ना त्याच्यामुळे करायला आणि ते
हे ही करायची अडोली करायची इथं मग मला द्यायची हा आमच्या इथं नाही कोणाला माहिती जास्त करून ते मोदक
मोदक हा ते ह्या साईडला आता आपण कसं राहिलेल होत तिकडे कोकणा भागामध्ये मग त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पडले ते असत
हा तेवढा आहे
ह आता हे संकष्टी गणपतीचं काय असेल तर त्या टायमामध्ये असतातच असतात प्रत्येक घरामध्ये
हम् हम हम हम हम
आणि आमच्या इथे ना अ ह्याला गणपतीच्या टायमामध्ये फक्ते बिर्ड एक असत.
हो वयचे ते तर मला लईच आवडीच आहे अतीच आवडीच आहे. मि लई मिस करते त्याला. हो काय!
हा आणि पापड, लोणचं
हे तुमच्याकडे उपास करतात का नाही?
हो असतो ना हरताळिकेचा आदल्या दिवशी काही तरी मी नाहीय कधी पकडलाय ग.
हो काय म हे असा कोणताच उपास करत नाही?
मी काय होत मला ॲसिडिटीचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे मला कोणता उपास म कधीच नाही पकडत मला तो त्रास होतो.
आई माई तुझ्या असं माहितीप्रमाणे असं कोकणात उपास करतात का नाही?
हो करतात ना तो हरताळिकेचा करतात त्याच्यानंतर हा खिचडी काय मलापण नाही ग त्यातलं एवढं काय माहिती ते ना अ नदीवर जातात नवीन कपडे वगैरे सगळे असतात त्यांचे प्रत्य ते कपडा नवीन घालायचा असतो तेव्हा अंघोळ करून येतात. नदीवरून बाय बायकांच काहीतरी असतं ते हा अन् त्यांची ती सेपरेट भाजी वगैरे करतात अ कोणा हा असं तोंड कोणाचं बघत नाही म्हणजे आंघोळ करून आल्यानंतर डायरेक्ट घरी असं काहीतरी प्रकार आहे मला एवढं नीटस माहिती नाही मी कधी मी गावाला पण नसते ना ग जास्त.
हा हा हा नाही मी पण पहिल्यांदाच ऐकलं आमच्या कडे पण आहे पण ना प्रत्येकाचे वेगवेगळे असते ना आता पद्धत.
हा पथ-प्रथा वेगवेगळ्या जातात ती लोक एका ठिकाणी अ त्या बायका आणि मग ते सगळे नवीन कप कपडे वगैरे घालून ती भाजी स्पेशल भाजी असते त्यांची काहीतरी.
असंय का
उपवासाची हा मग अ म तेच तेच खातात तिथ उपवास अस
आमच्याकडे उपास बरेच जण करतात आणि उपवासाला प्रकार बी तितकेच असतात. तुला दसमी तर माहितीच नसल.
काय?
दसमी दसमी
नाही माहिती.
दसमी म्हणजे अ भाकरी सारखी असते ती.
अच्छा
आपलं ते हे असते ना भगर जे असते ना ती आमच्याकडें घरची भगर असते. तिला साल वगैरे असते ते मिक्सरला लावायची त्याच्यावरच साल काढायचं आणि दळून आणायचं. ते पिठासारखं येतं. आणि त्याची आपण ज्वारीची भाकरी करतो ना तशी ते दसमी करतात.
दशमी का मी हे मी एका मुलीच्या स्टेटसवर वाचलेलं आहे.
हो काय?
दशमी अ संक्रांतीच्या टायमात असते का ग?
नाहीय संक्रांतीच्या टायमात त्या भोगीच्या वेळी त्या भाकरी करतात ना ह्याच्या अ कशाच्या गं बाजरीच्या भाकरी.
हा काय.
त्या बघितल्या असतील
हा हा नाही म नाही माहिती.
चल आला टाइम होत आलाय म आता.
हो हो झाला आता कट करते मी हा हो.